हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हा आवाज येतेय का पुनम?
हॅलो!
हा आवाज येतोय का?
हो येतोय आवाज.
ह हा बोल ना, काय म्हणत होतीस?
हा, काही नाही म्हटलं, मॅडम तुम् तुम्ही कुठले आहात?
अ मी इथुनच बोलते कोल्हापूरमधून.
ओके. मी काल तुम्हाला फोन केला त्याचं मॅडम आहात का तुम्ही?
अं काही माहिती नाहीय, म मी नंबर नव्हता बघितला.
अच्छा बरं.
अ आपण कोणत्याही विषयावर बोलतोय? ह मी आ ता खरं तर माझा ऑफिसचा टाइम आहे मी ऑफिसमध्येच बसले. थोडा मला अ मोकळा वेळ होता म्हणलं चला बोलूया. थोडी विचारपूस करूया म्हटलें, काय चाललंय?
माझं काही नाही मजेत आहे आज सुट्टी आहे. मी पण स्कूलवर टीचर आहे, आज सुट्टी आहे म्हणून थोडा रिलॅक्स आहे.
अच्छा! अ कोणत्या हेच्यामधून शहरामधून बोलताय?
मी पुण्यात राहते मॅडम.
अच्छा!
आणि प्रॉपर जळगावचे. तुम्ही कुठले आहे प्रॉपर?
अ मी प्रॉपर सातरची आहे.
ओके.
अ आणि इथे आहे. तर आपण आता प्रवासाबद्दल बोलतोय.
हम्म, हम्म, हम्म. बोला ना
अं तुला आवडतं का प्रवास करायला?
मला इतकं नाही आवडत. कधी कधी आवडतय पण म्हणजे सुट्टी वगैरे असली तर एन्जॉयमेंट म्हणून मी जाते. पण असं एकदम क्रेज नाही आहे हां.
अच्छा! अच्छा! अ मला पण प्रवास करायला असं जास्त आवडतं असं पण काही नाहीये. पण असं वाटत की कधीतरी आपण आपल्या कामातून वेळ काढून थोडासा प्रवास केला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं अ की आपल्याला थोडस आपलं मन प्रसन्न होत, आपण रोजच्या कामात थोडस वेगळं काहीतरी केल्यामुळे आणि आपल्याला नंतर आपला काम करताना अं मला असं वाटतं की आपल्याला जास्त उत्साह येतो.
हो.
अ आम्ही फॅ तमची कौटुंबिक सहल वगैरां असते किंवा अ कुठं तरी बाहेर फिरायला जातो अ जस की, एक कायतरी खरेदी करायला किंवा अ छोटी मोठी सहल काढायची आणि जायचं कुठल्या एखाद्या छोट्या गावात एखादं मंदिर आहे तिथे जाऊन फिरून यायचं. किंवा बघून यायचं. असं पण रोजच्या अशा धकाधकीच्या जीवनामध्ये खूप थोडस टाईम म्हणजे वेळ मिळणं अवघड होतं पण अ थोडस आम्ही ते ते अ दोघं एकमेकांना समजून करतो. आणि काहीतरी वेगळं हवंच ना आपल्या आयुष्यामध्ये आपण आपलं रोजच तेस तेस तेस तेस तेस तेस करून आपला मेंदू पण थकलेला असतो.
हो दिवसभर काम करून कधीतरी सुट्टीच असं बाहेर जायला खूप मजा येते. मी पण सुटी असली की असंच एन्जॉय रते बाहेर जातो. कधी मॉल मध्ये शॉपिंगला जायचं.
अच्छा
घ्यायच कधीतरी अस अ अ बाहेर जायचं म्हणजे इथं बघण्यासारखं पुण्यात भरपूर आहे ना. तर मग आम्ही असं छोट्या मोठ्या ठिकाणी मंदिरात म्हणा किंवा असं छोट्या किल्ल्यावर एखाद्या अस जातो आणि घरूनच थोडस पॅकिंग करून घेतलेलं असतं जास् खर्च नको म्हणून
हा कारण आजकाल हा बाहेरच खाणं त योग्यचं नाहीये त्याच्यामुळ घरून घेतलेलं उलट चांगलंच असतं.
हो तेच ना आणि माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला घरचच लागतं ना. जनरली मी त्याला बाहेरचं खायला नाही खाऊ घालत. मग घरून थोडस नाश्त त्याचे पदार्थ बनवून न्यायचे वेगळ अस पाव वडे किंवा समोसे कचोरी असं काहीतरी बनवून न्यायचं पोहे, तीत तिथं जाऊन खायचं खूप मजा येते.
सांगू का जर आपण बाहेर फिरायला जात तो ना तर आपण हे जर असं म्हणजे माझं मत आहे की आपण असे कचोरी समोसे हे अनं हे म्हणजे आप पल्या आरोग्यासाठी कस ते योग्य नसतात. आणि लहान मुलांसाठी मला असं वाटतं की ते देण्यापेक्षा ना तुम्ही घरातून एखादा लाडू बनवला. कसला शेंगदाण्याचा बनवला किंवा अ असं ते राजगिऱ्याचा लाडू असतो किंवा अ कुठलाही वेगळां असं काहीतरी एखादा पदार्थ बनवलं आपल्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यामधून साहित्यामधून तर तो जा ज्यादा हेल्दी असेल त तुम्ही अ एखादी फळं वगैरे घेतलं ह
तसा ड्रायफ्रूटचा लाडूचा वैगरे डब्बा जनरली असतोच घरामध्ये कोणाला काही वाटलं किंवा खाण्यापिण्यातून काही कमी जाऊ नये म्हणून रोजचा एक लाडू वगैरे असतो आमच्याकडे तो तर डबा सोबत असतो.
हा आणि फळं वगैरां देणं हा ते पण खूप महत्वाचं आहे असं मला वाटत
हा फ्रुट्स वगैरे तिथं किल्ले वगैरे बाहेर तुम्ही गेले ना कधी अशा ठिकाणी तर तिथं आमच्या पुण्यामध्ये कसंय तिथं बाहेर तुम्हाला काकडीवाला भेटणार किंवा कैरीवाला भेटणार म्हणजे असं भेड वगैरे अशे प्रकार पण भरपूर असतात. त्यामुळे सारस बागेत जर तुम्ही गेलेल्या भेड वगैरे इतकी भेटते आणि तिथं काकड्या वगैरे किंवा अ पेरू वगैरे असे प्रकार मिळतात मग ते तिथून जनरली घेत ल तरी चालत. किंवा कधीतरी जातानाच एखा्या फ्रूटच्या स्टॉलवर खाऊन फ्रुट्स घेऊन मग पुढे जायचं ते पण मी करत असते. पण माझा मुलगा कसा मोठा आहे ना थोडा तर त्याला सतत तेच नुसत खाऊ घालण पण ते बोर होत तो ना आणि आपण कधी तरी बाहेर निघतो म्हटल्यावर, असं थोड बाहेरचे स्नॅक्स स्नॅक्स खाऊ घालण्यापेक्षा घरून करून नेली तर ते मुलांना अजून आवडतात आणि इव्हन आपण मोठी लोक सुद्धा ते खूप छान एन्जॉय कर करतो त्याच्यामुळे हे पण न्यायचं ते पण न्यायचं म्हणजे याच्या सोबत ही खाल्लं जात. आणि मजाही येते.
अच्छा अच्छा, मग कुठे कुठे प्रवास केला आता पुण्यामध्ये? आणि कशाने प्रवास करता
आम्ही सिंहगडावर गेलेलो, नंतर अ इथं आमच्या साईडला एअरपोर्ट रस्ता वगैरे आहे ना तिकडे दिगीचा डोंगर म्हणून आहे. जनरली आम्ही तिथे जातो, कारण मी ह्याच एरियात राहते. म्हटल्यावर भेटला की जायचं. तिथं पैसेही जास्त लागत नाही फिरायला ही मिळते. पुण्यामध्ये छान गार्डन आहे मुलांसाठी, तिथं जायचं सारस बागेत जायचं कधी. संध्याकाळच्या वेळी थोडं एन्जॉयमेंट म्हणून
अच्छा आता मी इथे एक गोष्ट थोडस सुचवू शकते की आपण जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर केला तर, चांगलं होईलन असं मला वाटते.
हा कारण आपण कळत नकळत ना आपण खूप असं
दुसऱ्या भाषेच्या मला असं वाटतं आहारी गेलेलो असतो, की आपण आपली मुळची भाषा सोडून आपल्या आपल्याला न कळत आपण ते बोलून जातो, बरोबर ना. अच्छा हा तेच ना ते नकळतच होऊन जात तर आपण थोडस प्रयत्न करून त्याच्यामध्ये आपण किती चांगली बोलवू शकतो ते आपण बघू शकतो इथ.
हो
अच्छा मग कसं वाटलं तुम्हाला सिंहगड?
कपलसाठी खूप सुंदर आहे पण असं नाही आहे की दुस जाऊ शकत आपण ही जाऊ शकतो आणि आता पावसाळ्याच्या दिवस दिवसांमध्ये खूप बघण्यासारखं आहे. हो लोणावळ्याला पण जातो, कधी ट्रीप काढतो. एक दोन दिवसाची अशी हा म्हणजे इथ बघण्यासारखं खूप असल्यामुळे छोटे मोठे स्पॉट पण खूप छान आहे काही पेअबल आहे काही अ ठिकाणी तिकीट लागत नाही मग अशा ठिकाणी पण आपण जाऊ शकतो
अच्छा मग तुम्ही शनिवारवाडा बघितला का नाही
हो भरपूर वेळा बघितला पण आम्ही इथलेच असल्यामुळे आम्हाला त्याच इतकं ख्रेज नाही राहिला आता खूप वेळा बघितला गेलाय ना त्याच्यामुळे हम्म गेली दहा बारा वर्ष आता मला पुण्यात होत आली लग्नानंतर
अच्छा
हम्म कधी शॉपिंगला जायचं म्हटलं ना मॅडम तुळशी बागेत तर शनिवार वडा लागतोच त्या रस्त्याने जायला म्हटलं तर
अच्छा
हम्म
म्हणजे एकंदरीत तुमचा प्रवास खूप चांगला होतो आणि तुम्ही सारखं अस म्हणजे बाहेर
हम्म आणि मजा पण येते प्रवास करायला
अच्छा अच्छा
म्हणजे अस काही विकत घ्यायला जायचं म्हटलं किं आपण खरेदी करायचं पण म्हटलं तुळशी बागे सारख्या ठिकाणी तर आपण जातानाच एवढ्या गोष्टी बघतो जस निवारवाडा झाला पुण्याची रस्ते झाली टिळक तवर खरे भप दुकातात ज एन्जॉय होतो प्रवास होतो खाण्यापिणही होत घरून नेलेला जो डब्यात काही खाऊ असतो तो पण खाणं होतं आणि एकंदरीत दिवस खूप खूप छान जातो त्याच्यामुळे अजून मजा येते
अच्छा म्हणजे तुम्ही प्रवासप्रेमी आहात तर
ह आहे तशी पण असं कामानिमितत पण गेलं तरी प्रवास होतो
अच्छा अच्छा आणि तुम्ही जळगाव ला कसे जात आता तुमच्या जळगावला कस जाणं येणं असतं
जळगावला आम्ही ट्रॅव्हल्सेच प्रवास करतो कारण कसं असतं सकाळी आल्यानंतर लगेच जॉईन व्हायचं असतं ऑफिसला वगैरे मग सकाळी सकाळी सहा वाजता ट्रॅव्हल्स पुण्यात येते जळगावहून मग रात्री बसायचं म्हणजे रात्र ह जात ते आपण झोपूनही प्रवास होतो आपला निवांत जास्त स्ट्रेसफुल प्रवास वाटत नाही अस म्हणजे त्रास होत नाही प्रवासाचा त्याच्यामुळे ट्रॅव्हल् जास्त प्रेफर के करतो आम्ही नेहमी
अच्छा म्हणजे ते आरामदायक असत आणि असं खूप अ तुम्हाला ते त्रास देत नाही जेणेकरून तुम्हाला आपण हा दुसऱ्या दिवशी आपण आपले रोजची कामं करू शकतो
निवांत करू शकतो
अच्छा
हम्म
जळगाव पण चांगली आहात ना सिटी
हो जळगाव खूप सुंदर सिटी आहे आणि माझ्या आईचं घर म्हणजे माझं माहिर जळगावच आणि सासर पण जळगावच आहे
अच्छा अच्छाछा ऍक्च्युली मला ना कॉल येतोय मी कॉल करू का एक दोन मिनिटात परत
बरं चालेल ठीक आहे